हॅलो येतो का आवाज?
हो येतोय ना बोला.
हॅलो.
हॅलो.
येतोय का म्हटलं आवाज?
हो येतोय ना
हम्म काय करताय?
काय नाय पाऊस चालुयं सध्या आरामचे.
हां हां
हुं तुमचं काय चालूयं?
काय नायी आरामचयं आमचा पण.
हों का? हुं.
बबलूनी नंबर दिला तो म्हणे आहे म्हणे हां
सांगितलं त्यांनी
हां हां.
हुं.
काय कामं चालेयं आता तुमची?
सध्या काम काय आता टमाॅटे बांधणी झाल्यात आता दुसरी बांधणी येई
हां हां.
हुं कोबी लावलीये.
हुं हुं.
तुमचे काय काम चालुयं?
आमचे काय नायी कारलं लावलेय टामांटे लावलेय. मिरच्यायं हुं.
मिच्या सुरू झाल्या का?
नायी लावलेलयं अजून लहानयं. होतीलच पंधरा, पंधरा, पंधरा, सोळा दिवसांच्या
टमांटे नायी लावते का?
लावलेयं नां टंमांटे पण.
हुं हुं के हां का? बांधणी नायी झाली का?
नायी अजून नायी झाले. आता हे करायचंय फाउंडेशन.
हुं हुं.
उं हुं बाधतेत.
हां हां.
हुं.
बाकी कांदे वगैरे कायी?
बाकी कायी नायी हेच डाळिंबाचं डाळिंबयं नां. बागयं.
आमच्याकड नायी राहते, आमच्याकडे मका, सोयाबीन.
हां नां.
टेमॅटो, मिर्ची.
हुं तब्येत बरीयं नां?
हों बरीयं नां.
मावशीची
मावशीची हीं बरी.
हुं हुं.
मावशीे चालूच राहत पाय दुखायचेये.
हां हां तिकडं पंढरपूरला गेल्या नव्हत्या का?
नायी नायी पंढरपूरला नायी गेलो.
हुं हुं.
काकानं ते
काका ते आता आज काय पावसामुळ सगळे घरीचेत
हा हा बरं म काय.
बाकी काय म्हणतायत. काइच नाय आता आराम. तब्येत बरी का तुमची?
हम्म.
तब्येत बरीय?
हा बरीय ना.
काकान मावशी तेन?
त्यांची चांगलीये.
हम्म हम्म.
हम्म.
आता इकडय का, तिकडय नाशिकला?
नाशिकला नये
मंग?
सासर दुसरंय माझं. नाशिक नाइये. ओझारच्या. ओझर जवळेय
हा हा.
हम्म.
बाकी मग काय म्हणते आजून?
काय नाही म्हटलं काय चाललं काय नाई ती
हा हा.
काय बोल ते पण कळत नाइ ओ याच्यावरती दहा मिनिट.
मग काय मटे, वांगे सर्वच बोलायचं मग काय.
ह हा ना काय बोलाव हेच कळत नाइ. एवडे कॉल करायचे तीस. काय, तुमचे झालेय का कम्प्लीट?
नाई मी नाई केले अजून.
हा हा. आताशी ओपन केली का म्हणजे?
हा म्हणजे एक कॉल झालाय ताईंचा.
हा हा.
हा दुसराला असच. कृष्णा.
हा हा.
काय करतोय. त्याची तब्येत बरीय का?
हो बरीय चालूय खेळायच काम.
हम्म हम्म.
बाकी तुमच्याकड मका सोयाबीन काइच नाइ राहती का?
मका आहे टाकलेली. म्हणजे ते आत्यांच वावरे ना. त्याच्यात टाकलीय. इथ आमच्या इथचे मग केलीय त्याच्यात.
हम्म
हम्म ते इते राहती नाइ ना. मग तेच्यामुळे ते आमालाच करावं लागतं.
हम्म हम्म.
हम्म.
आम्ही टाकल्याय सहा पिशव्या टाकल्याय मका. सोयबीन दोन तीन गड्डे.
भरपूर केलीय ओ मकान ते.
हा म ते दर वर्षी राहत.
ह.
तुमची थोडी का?
हा आमची दोन पिशव्यांची
हम्म
हम्म
इकड कांदे नाही होती त्याच्यामुळं मग मकान सोयाबीनच जास्त कांदे म नंतर दि दिवाळी नंतरच
हम् आमचे उन्हाळ कांदे होते अजून आ विकायचे बाकी
हम् ह् आता आता चांगला भाव असेल
हा भाव चांगलेय पण मग हळूहळू विकू राहिले
हा म काय जवा गरज पडली तेव्हा
हम्म आता म्हणताय सर्वच विकून टाकायचे नाही खराब नाही झाले
नाही का
पण मग आता भाव वाढलाय मग म्हणी टाकू विकून आता
हम् भाव वाढला असले मग काय ते सांभाळणच कामही पुढं मग दुसरे कांद्यास आल्यावर परत कमी होऊन जाते भाव लाल कांदे आलेव मग उन्हाळ कांदे थोडे भाव कमीच होते ना
हा
तसे आपल्या इकडं लाल कांदे कोणी आगत लावत नाही उन्हाळाच राहते जास्त करून
हा
हम्म
उन्हाळ्याची एवढी तस्ती राहती तवा ते मग पावसाळ्यात कोण करील हिवाळीत
पावसाळ्यात काहींचे पावसाळीच कांदे राहत्या तेवढेच राहत्या ते इकडं डोंगरी भागाकड ते का पहिले कांदे लावतात बाकी मका सोयाबीन बाकी काहीच राहत नाही
हा ते तर आहे
हम्
हम्म
बाकी करायला त्यांना उन्हाळ कांदेला पाणी पण नसतं
हम्म तेेत आहे
हम्म
हा लईच बोलतो वाटत ना
हा बडबड चालूच राहते
हम्म मोठ्या वाहिनी काय करता
मोठ्या वहिनींचा फोन चालू होता वाटत पोरांच्या शाळेतून फोन आलेला होता
हा हा
हम्म
बर आहे मग काय हम् पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडं
आज सकाळचा चालू आहे
हा ना आमच आमच्या इकड रात्रीपसून चालू आहे
हुं.
आज तर काही कामही नाही केलं, म मम्मी ते गेले म्हण येतो आम्ही. माहेरी जाऊन म्हटलं जा. गेले म हुं. जवळ ये. चयेना त्याच्यामुळे काय
जवळ ये का तिथून?
हा जवळच हाय.
हुं. हुं. जा जव जवळ असलं की, ते आस हे पाण्या पावसाच हालच होत. पाण्या पावसाचच बाहेर ये.
मग त्याला ना मग मनी चला येतो जाऊन म्हनी म्हटलं जा.
बरं हाय मग काय? भेटणं होत काम नसल्यावर मग काय.
हा तेच ना.
काम असलेवर कोणाला जायला सवड नाही राहात.
हा. इथ हाय.
बाकी काय म्हणते मग अजून?
काही नाही अजून. आरामात चालू ये आमचा.
जोवर आराम करायला मिलल तवर करून घ्याव काय, पाऊस असला तर, आरामच राहतो.
नाही कामही नाही एवढं काही करून घेतेय ना, त्याच्यामूळ काय?
हम्म तिकडं बाग नाही राहते का?
बाग आहे ना. एक तोडलंय, एक आहे आणि त्याच्यातच मग आता कारली लावली बागाच्या वावरात
म्हणजे बा छोटा हाय का अजून?
आं.
सुरुवात आहे का बागाची?
नाही अजून लावलं नाही. ह्याच वर्षी तोडलेला आहे ना, मग कारली लावली. आता मग एवढं कारल्यायचं पीक काढलं का? मग बागच परत लावून द्यायचय ते.
हां हां. जास्त दिवसात झाला का बाग?
जास्त वावर रिकामे असले का? मग हे होत ना कामाची ओढत? ताड मग म्हणे, लावूनच देवूया् यावेळेसच लई दमलेत. कांदे लावले होते त्याच्यात, कांद्याच ओझ
हां.
साठवले, आता परत काढायचे.
केले कोदे राहते, साठवायचे कोदे पाय त्याचे सडगाण झाल्यावर परत
नाही आता सगळेच जाळ्यांमध्ये भरून ठेवले ना, त्याच्यामुळे काही सडगाण ना नि मिळेल, फक्त जाळ्या खाली करायच्या ये मार्केट ला घेऊन जायची बस. एक होती ती रिंग तशीच, पण मग त्या दिवशी भरली.
हुं.
हुं. बाकीचे सर्व जाळ्यांमधे नाही आम्ही नाही भावच नव्हता ना ओ, मग काय विकायचं म्हणे?
ह्या आमचे टिकाय जोगे नव्हती ना त्याच्यामुळं.
नाही आमचा एक कांदा खराब नाहीये, आता भरपूर तीन चार टाक विकले मग अजून हाय दोन- तीन चार हाय अजून.
बर आहे मग काय सापडून जातील.
हा तेच ना येला बांडवल माल केले मजितल जास्त लागतं ना ओ.
हम्म.
कपागप नेऊन जात पावडर येनियन हम्म, आता कारली बांधायची होती आज तर हा पाऊस सारख चालू आहे काय बांधाला नाहीच हम्म.
बाकी मग!
कोथंबीर होती आत्ता मागे.
हम्म होत मिर भाव सापडला सर.
हा भाऊ सापडला वावरतच एक लाख पंचवीस हजाराला दिली.
चांग मग बिघा भर होती काय, जास्त होती.
म्हणजे ना अ अंम अडीच बी घेवा वावर आहे का बागेचं? त्यात कारले लावलेले ना बोधांवर मग मधे मधे म्हणा ही जागा अशीच वेस्ट राहील म्हण मग दिलं टाकून असेच दिले होते टाकून. त्याला मार्केट साप पडल नेमकं फुल मार्केट मध्ये आला आधी दीड लाखाला मागितली.
हा.
पण मग नेमकं यांना वाटलं भाव जास्त आहे वाढू राहिलाय म्हणी. मग म्हणे थोडी आशा वाढली ना दोन एक लाखापर्यंत जाईल म्हणे पण मग नाही मग दुसऱ्या दिवसा प कमी झालं मग.
हम्म, ते जास्त दिवस त्या जास्त दिवस रात्री मोठीे झाली म्हणजे मग देवणच टाकावं लागत.
जास्त दिवस आहे ना हो आदल्या दिवशी मागितली तीन चार वाजता, दुसऱ्या दिवशी दहा वाजतात व्यवहार पण केला मंग म्हण आता पाहून उपयोग नाही म्हणे भाव कमी होऊ राहिला. त पा आज काहीच म्हणजे माझ्याच लहान सासऱ्यांची ना
हा.
दीड बेघा इतकी छान बसलेली आहे. पण मग मार्केटच नाही दिली सोडून आता. आता पावसात उठतायला पण कोण येईल ते मोठं होऊन जाईल खूप.
ते आहेच कोदर त्याचे म्हणजे असत.
हां.
कोधेच राहते मग ते उपटायचे न याचे जर भाव नसल्यावर मग.
हा दहा मिनिट झाले परत करू का?
हा हा चालेल म कर.